ह बोल ना. काय नाही. इकडे आलतो बाहेर. कुठं? अकोल्याले. काम होत जरासं.
कोणतं? सर्विसिंगला आणली होती गाडी. हा, हा, हा. काय झाल ले
काय नाही. जरा प्रॉब्लेम येत होता. सर्वि्हिसिंग करावं म्हणलं थोडी. लाग
हा, हा, हा. चांगलंय, चांगलंय.
ह, आता टाकलीय. आवाज मारत होती जरा.
हा, हा, हा.
हा ह. सर्व्हिसिंग आलती ती.
मग आता स शोरूम व वरस काय, कुठं?
हो. शोरूम वर आलेलो. हम्म, तिथं का आता, चांगलाच टाईम लागतयं न
हा, टाइम त लागतयच. मले याच होत अकोला, बघ. ह, ब काय सांगितलं नाही, म्हणे.
काय, मल काय माहितलं तू याेतं म्हणून.
मग कोण- कोण गेलं?
काय नाही, आपली मित्रमंडळी आणली.
मित्र मंडळीय बाबा आता.
ते आमच्या, मुसाजी कॉलनीतले. हा, हा. ते आणली सोबत.
कशावर?
मंग, बाकी.
बाकी काय नाही, आता मग.
आम्ही.
टी. व्ही. का?
हा केरल्या टूर केरला.
अ, ते केरला चालली ना, काय?
पाहून आता का ते केरल्यात. हो, आमची तर मजाचय र आता मजा करणार होत चांगली.
हा तेच ना. तुमचं काय बुवा, धनवान माणसं हा तुम्ही.
होंगम
आ
हम्म
आईचा घरून फोन येऊ लागला काय म्हणे काय नाही
झाले मायच त्याच टाइम नाही झाला नाई
कशाचा
याचा
याचा कशाचा म्हण लागला
पालचा
अ आत्ता तासत लावला
हा हा अर श्री किती पाहि तर
ह
मनी बोलतो मनी मनी लागते होर पैसे
अ मणी लागते
केरल्याचा टूर तर पाहा लागलो बाबा टी व्वरर आम्ही आ किती बजेट
अ टूर का
तू कुठं फिर कुठं गाडीच्या हण्याला लागली तिकडे आवाज
नाही इकडे आलो मी पार्किंग मध्ये आलो इकडे पार्किंग
हा हा हा
हा इथ चाट प्लाट आहे राठी इंडियन मलाय
हा म पण कोणाल कुणाले न्यायला ला कुणाले घ्याल कुणालच्या ण कराव पार्टी कोुणाला खाऊ घाल्लेल ना रात पेढा पेढेवाला
त्यासं म्हटल्यावर कुणाला नाराज होते लवकर
ठीक बाराजर कोणाल ज हे करा ना कोणाला मनीवाला आदमी आहे
अं कोणा काय पुणा जी इच्छा असली तर दिल कणा आल नाहीतर काल जबरदस्ती
हम्म हम्मम् जबरदस्ती कर नाही बर अ पंचाहत्तर हजार कप्पल साठी
कुठी आहे
केरला
पप्पा प्पा पप्पा एवढी काली
श्री इसमे जाने का आपने को डोंगकी मे तेदा तर बोला क
महाग लावलं मग काही ना
होव ना
हम्
अ पावा म्हटलं काय
आपलं काम काय काय म्हणते
कोणतं काम काम
ते काय ड्युटी होती अटेनशबर
ह् हा ब्युटी शाळेवरून कुठ काय आहे ते पाहणार आ एकदा ट्रीप तरथे जाऊन
हा ट्र्रीप कोणती आहे म्हणा
करून आलं कि मग ट्रिप वरून एकदा येतो फिरून सर सर व मी चार पाच जण फिरणार आहे म्हटलं फिरवून मग फिरून आलो की कसं मग डबल शाळेेत जॉईन कर हम्् हम्
शिक्षकांना एवढ्या सुट्ट्या घेणं चांगली नसते
अक्चुली एक हातदाची घेतले हून मुनणार घुमक्या बी ह
आपलं हेच्या म्हण ते कुला
हा बा ह तुणाल काहीच नाही आपला बसून घरीच राहते कुणा
सटपट काम असेल कुणालचं
हो
अनतीोसठ
सव दोनसषटका म्ह
हम्म
हा नाही काम आहेऐ कोणायचंय ह् ह् बघचू मजे र बस व्हिडिओ पाहण्यात आलू आहे टी व्ही वर त्याचे शेरणाचे
किती केलं तरी नऊदा हजार बजेट ठेवावं लागते तुम्हाला
ह् ह् ह नऊदाहा हजारपर्यंतच बजेट पाहिजे शेसं ना तर काही खरं नाही
हम् हम हम
भारी फिरण्यासारखं भहेर दिसालावले
फिरासारखं बारी आहे पाणी पावसाच काही सांगता येत नाही ना आता कसा पाण्याचा मोसम आहे
पाणी तर पण आता एवढं तर पाणी नाही पडलं एवढ्या दोन तीन हफ्ते झाले समजा तर तिकडे असेल चालू समजा असं
पाणी काय सांगून थोडी येते
सांगोलता ये ते पण तिकडे चालू असेलय ना काय जर
जरा जरा आता मग ते वाढू पण शकते ना
हम्
ते काी
मग काय आता काय बडणार हो का आपण पणत
अर काय सांगा बातम्या तर अशा येतात त्याच्या कि बा वाहून गेले गावाच्या गाव
नाही ना एवढं नसत काही
काय तुम्ही म्हणताय
हम्म ह
तिथं एकदा पाणीपल्ट घी खंबाचं नाव नाही घेत
ब तेेत नाही तस पाण्या पडत तिकडे पाणी असं ललं आपलं हे सरये
ह
घम जात
तथुड्या सारखं
हा तसं चालय भ
अ नाही कसं आम्ही ऐकलंय त्या बातम्या म्हणून अंदाज लावला भा
अंदाज सुंगटला अंदाज तुम्ही कले मोठा अंदाजलाताा
नाही कसे ते आहेतप तस धरून चाल लागते काय हो का ना हो
हम्म हम् हम् चहापत्तीच्या पानं घेऊनचं तघून गेल्यावर
ह चालते ना काही विषय नाही बॅगीच्या बॅगी भरून आणला
ह काय तो आपल्या इकडे बनते का वाळू वाळू घालत केले
ह ह गरीजपत्ती पाकिट आणि काजी
ह का माहिित कसं असतेहाला पाहा का नाही कसं राहि
हो
हम्
कसं आता ज्या किती दिवस चालले तुम्ही
सात दिवसा होती म आमची सात आठ दिवसाची दोन दिवस जायचं चार दिवस ते राहिग
राहायचं नाही पण खा प्यायचा जास्त खर्च येईल तुम्हाला
हपी आहे संभा
ह ह राहाच म्हणल्यावर ट्रेन मध्ये चालले काही दिवस
चार दिवस ते मजाणार आहे ते
हा आणि तीन दिवस जर राज म्हणलंय तर ते हेच आहे आपलं
खायचं पाहा ठे नतेत खायच पहा लागते
हम खाच कसे खाणारे असे येतय कोणी चतकोर खाती आणि कोणी पोटभर खाती
होम् हो
हम्
का स अ बास अरे मग ते का स्पेशल गाडी पाहिजे स्पेशल गाडीत खाय सगळ गाडी असली त स्पेशल अशी समजा कुढं थांबवून करता येते
हो ते हे
असं म्हणलं का नाही ल डोक्याल त नाही घेऊन कुठं फिरावते
आणि तेठी काय जवडे नाही ना गाडी नसाठी
हम् जवळ नाही यत माय
ह
ह मुठा नान करतला का होच
ह तसच क नांदच करा लागते मोठ नांद केल्याशिवाय काहीच नाही
ललेस करत प
तुलास चाल म्हणलं म्हण तो मी काय येत ना
कस आपले प्रॉब्लेम हे जरा
कोणते प्रॉब्लेम आहे ते बाबा तुम्हाला इथे
अ काय म्हणलं सगळे पेरणी पाण्याचा मोस म हा पाणी शेती किती आहे
हा हा हा
अ शेतीच्या भरविशर काम आहे आपलं
मी नाही काम गाडी गेली नाही नाही हम् हम्
त्याच्यामुळे नाहीतर काय आपली अडचण नाही बाग काही
हो कायर बोटच्या वर्षी पाहाला लागेल दिस मिट मी बघा
पुढच्या वर्षी पाहतसा आम्ही
हो हो
हम्
ह
चालते या फिरून कस हेच वय
हो हेेतो मस्त फेरतो आता
हम् हम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
एच कायय मोठं काम म्हणल्यावर कुठे जातयेत तिथून दूरची पण काढू शकता तुम्ही
बर झा ना पैसा लागते बाबा पैसा खर्चले
फोन ये फोन येऊ लागले मले आ फोन उचललो थांब
ांम म झालंत ना
किती राहिले
बर अकरा मिनिटे झाले
का रे अकवन जास्ती दली अस असतीलल ना
हो ना अकरा जास्त झाली एक मिनिट राहिला फघत ब
या
पुण्यां पुण्यालाग
गरम पणीऊ लागलायचा
हा हो हो
हम्म
चालत चालत झालं झालं
बारा झाली रे बारा प्लस खरे बारा प्लस झाले ना
होती का नाही
तेस म्हणटलं करू कट
आमना
ते सरने सांगितलं बाराच मिनट बोलायचं
बाशी
बाकी मग बाराजी वर नाही बोला सांग
हा हा ह
हम
कर मग घरी करक अच्छा िझाईन ना